हो.
हॅलो आवा येतो का? हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येतो का म्हटलं?
हा हा येतोय मला तुम्हाला येतोय का माझा आवाज?
हा हा आता आला आवाज येतच नव्हता ना मगाशी हा हा म्हटलं गेला म्हटलं शेवटचा कॉल गेला वाया म्हटल.
नाही नाही मी तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करून सांगत होते पाच मिनिटं थांबा पाच मिनिटने मी तुम्हाला कॉल कर करते तो पर्यंत तुमचा तुमचा इकड आला म इकड आला म्हणून तर म्हटलं राहू दे हे करूया नाहीतर आणि वेस्ट जाईल हा कॉल
आणि या म्हटलं कधी कोल्हापूरला आला तर म्हटलं
हो हो नक्की येऊ ये आता एवढा ऐकून ना असं बघायला यावसं वाटायला लागल. हा लगेच इतक छान आहे सगळं बघायला तर मग नक्की येऊ महाद्वार रोडच सगळं कोल्हापूर महालक्ष्मी मंदीर करून ज्योतिबा एकदा पन्हाळा वगैरे करायला येतय मग
हो हो छान आहे ते बघण्यासाठी
दोन दिवसात फिरून होईल सगळं
होऊन जात हो हो दोन दिवसात होऊन जात.
हा बघू येऊ लवकरच अजून अजून काय नाही बघा. तिकडे आम्ही इकडं गुजरातमध्ये राहतोय ना गुजरात साईड ला थोडं मग त्यामुळे इकडे काय तुम्हाला बघायला म्हणलं तर एक दमण आहे जे की मग मिनी गोवाज म्हटलं जाते बीच आहे तिथं आणि गोवा डॅम मध्ये सगळं ऍक्टिव्हिटी वगैरे राहण्याचे हॉटेल्स वगैरे रिसॉर्ट्स आहेत बीचवर पण छान आहे. बसायला वगैरे छान केलेलं आहे आणि दमण कसं होत की की आपल हे राहतय ना केंद्रशासित प्रदेश राहायला आहे जो की बाबा त्याच्या मुख्यमंत्री वगैरे कोण नाही डायरेक्ट केंद्राकडून त्याच्याकडं सगळं लक्ष असतं. त्यामूळ हे खूप छान ये म्हणजे इतकं बघण्यासारखं आहे दमण सोडा बघण्यासारख म्हणजे गोव्याला जसं वॉल्स वगैरे असतात बिल्डिंगस वगैरे असता त्यात तस त्यांनी डेव्हलप केलेल आहे तिथं बीचवर पण हिथ ऍक्टिव्हिटी लहान मुलांसाठी खेळायसाठी पण फ्लाय ओव्हर्स वगैरे अस स्लाइडस वगैरे सगळं ठेवलय ऍक्टिव्हिटीज, ऍडव्हेंचर्स वगैरे परत गार्डन्स आहेत. बर्ड व्हॅली आहे म्हणजे तिथे ती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीस तुम्हाला बघायला मिळ त्या बर्ड व्हॅली मध्ये खूप प्रकारचे आहेत तिथे बघायला छान वाटलं म्हणजे असे कि ते परदेशात पण असतात ना बरेच पक्षी की जे आपण तिथं जाऊन बघू शकत नाही ना ते इथं आहे त्यांनी ठेवलेली आहे बर्ड व्हॅली पूर्ण फक्त म्हणजे पक्षीच आहेत सगळे तुम्हा इतक्या प्रकारचे पक्षी आणि कलरफुल वगैरे इतके मस्त आहेत ना लहान मोठे सगळे पक्षी तिथ आहे म्हणजे मला म्हणजे मुलगीला घेऊन गेली ना तेव्हा खूप छान वाटलं बघायला की तिला ही बघवून खुश झाली ती नावं सुद्धा मला माहिती नव्हती. तिथं त्यांनी असं बोर्ड लावलेलं आहे सोडा, जे पक्षी असाल ना त्याची इन्फॉर्मेशन सगळं अस बसवल्यात त्यांनी तिकीट ठेवलेत हा बो च लावले त्यांनी म त्या .
छान असेल लहान मुलाला बघण्यासाठी असेल छान मस्
बघण्यासारखी छान आहे ते. तर तो एक तिथं आहे प्लस बीज बिचवर होतेय परत एक लाईट हाऊस म्हणून आहे की ते म्हणजे त्याला मोंबईला माजारीचत . की बघा मुंबई . तसं इथं लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस म्हणून आहे ते पण आहे छान आहे. आणि आणि क कोर्ट आहे जो पोर्ट अ पोर म्हणजे पोर्तुगिस होते ना त्या पोर्तुगीज लोकांच्या काळातला तो हा किल्ला आहे तो. किल्ला पण तोच आहे जुना झालाय पण आहे ठीक आहे बघण्यासारखं मुलांना इतिहास सांगण्यासाठी वगैरे चांगलं आहे ते पण तो एक दमणला आहे तिथे. हां ह्या गोष्टी आहेत बरं मग बाकीचे काय हॉटेल्स वगैरे छान-छान म्हणजे दुपारला जर तुम्ही सकाळी किंवा ते जातात सगळे कोर्ट वगैरे जर बघायं असेल तर तुम्ही सकाळी लवकर दहा अकरा वाजता वगैरे बाहेर पडला तर दिवसभर फिरून संध्याकाळी बीच वर मस्त सनसेट वगैरे बघून आं येऊ शकता मग रात्री पण तिथं जर संध्याकाळ झालं ना ऊन कमी होतं ना खूप छान वाटतं बसायला बीच वरच वगैरे बसायसाठी पण त्यांनी छान केला मग तो त्या तिथं हा बीच आहे मग बीचवर काय केलं त्यांनी कि आता ते गाडी लहान मुलांसाठी गाडी असतात ना फिरवायचा फोर व्हीलर्स स्टाईल मध्ये तश्या म्हणा किंवा ते स्कूटर वगैरे असतात तशे उम जेंट्स आपल्या मोठ्यांसाठी सायकल असतात डबल डबल सीटर असतात म्हणजे दोन दोन पॅडल्स असणारे सायकल्स असतात बघा तुम्ही मूवी मध्ये वगैरे पाहिला अशेल की दोन दोन दोघं जण बघू शकता पाठी मागे एक पुढे एक हँडल पुढं असतो आणि पाठीमागच्याला पण पैंडल मात्र दोघांना पण असं मारायसा तशे सायकल्स आहेत ते हा मग त्यामुळे ते संध्याकाळ ते जरा एन्जॉयमेंट म्हणनलं ना रिलॅक्सेशन व्हायचं असेल ना तरी दमणला जाऊन आलं ना संध्याकाळचा वगैरे संडेला व गैरे आम्ही चार-पाच वाजता गेलो तर थोडं बीच वर थोडं एकलेन्स केला रिलॅक्स म्हणून येते येताना डिनर वगैरे करून जेवण वगैरे आलं.
हो हो मस्त होय कधीतरी ठीक आहे हो एनजॉय असं मस्त वाटतो कराय.
हा मग कधीतरी पाहिजे ना महिन्यात किंवा दोन महिन्यात एकदा तरी असं पाहिजे रिलॅक्स व्हायला.
त्याच्याशिवाय तर माणस जगणच आपलं कसं होत नाही.
म आम्ही तसंच करतो दीड दोन महिना झालं होत आला का नी सगळं जाऊन यायचं त्या रविवार व्यवस्थित सुटी असती दुपारपर्यंत जरा घरातला आवराय चां सगळं झालं की दुपार नी घ्यायचं तीन चार वाजता निघतो आम्ही म असव रात्री यायचं. ते आता अकरापर्यंत नीऊन जातो जेवण वगैरे सगळं फिरवून जेवन पण यायचं अकरापर्यंत घरी. परत आणि दुसर्याच दिवशी चालत परत .
हा हा हा हा. चांगला आहे मग.
जे आहे रिलॅक्स व्हायच असेल ना तर खरं दिथले तर आणि जवळ आहे इथून आम्ही जिथं राहतो ना तिथून जवळ अ आहे. म्हणजे एक नऊ-दहा किलोमीटर वरच आहे दमण त्यामुळे त्यामुळे फार जवळ
हा हा हां मग असते काय लांब नाही बाईक वरून किंवा होय तुमच्या गाडी असते ना तरी गेलेला तरी चालेल बाई ह्याच्याव
ते हायला आणि बसेस पण अव्हेलेबल आहे. बस आहेत, ऑटो रिक्शास वगैर आहेत. बस पण आहे त्या साईड ला जाणारी, तुम्ही तिथंपर्यंत जाऊ शक काय दमन च्या सिटीमध्ये जाऊ शकताय आणि सिटी पासून पाहिजे तर ऍट टो रिक्षा, रिक्षा असतात त्या रिक्षा करून गेला तरी चालतंय. असं काही नाही की, व्हेईकल नाहीयेत म्हणून आणि हिथं इथं तर कसं आहे, इथं तुम्हाला रेंट वर पण फोर व्हीलर, टू व्हीलर रेंट वर सुद्धा भेटतात इथं.
रेंट वरती हां हां हां, ओला म्हणतात ना तिकडे हा.
ओला नाही. रेंटवर म्हणजे कसं आहे, आपण स्वतः ड्राइव्ह करू शकतो मग किंवा टू व्हीलर पण इथं भेटतात की, तुम्ही आधार कार्ड वगैरे आणि थोडं पैसे अडव्हान्स मध्ये घेतात आणि चो देतात, हे चोवीस तासासाठी देतात. तुम्ही
मग चांगला आहे, आहो ते. म्हणजे अ हा चाल नाही. हो, नाही फोर व्हीलर वगैरे असं रेंट वरती देता म्हटलं चांगलं आहे.
हा, मग आहे हा, इथं बोलले मी. तु जाऊन येतो. जाऊन दुपारी खायचं गाडीत, जाऊन यायचं येताना परत रिटन देतात जेवून की आम्ही घरी गेलतो
हा हा हा हा, चांगला आहे म्हज
म्हणून चालू आहे, तेवढं ते जवळ जास्तं आणि मग बाकीचं काय मग इथं, इथं मंदिर्स वगैरे आहेत जरा ब कपड्यांचं तसं म्हणजे तिकडं गुजरात म्हटलं की, जरा कपड्यांच जवळ सुरत जवळ येते ना? म्हणजे कपड्यांचे वगैरे जास्त असतात, इथं मॉल वगैरे
हा हा. ते
होलसेल, त होलसेल तोमेन कपडे बेचे सुरत तरी हिथून दोन तास लागतात की, आम्हांना जायला
दोन, दोन तास लागतात ना? हो, छान सुरतला कपडे वगैरे सगळे स्वस्त मिळतात ना?
हा, मग कसं आहे माहिती का? सुरतला आम्ही पण एकदा पहि एकदाच गेलो आम्ही म्हणजे माझ्या घरी लग्न होत ना, मग दिराचं लग्न होतं मा आम्हानी कपडे खरेदी कराय तेवढं ऐकलं वगैरे हे काय इथं जवळ आहे का? जाऊन येवूया म्हणलं. गेलो होतो, पण तिथे कसं होलसेल तुम्हाला विकण्यासाठी विक तिथे असं आपण सिंगल पीस वगैरे घ्यायला गेलं, तर ते पटत नाही आपल्याला सेंट. त्यांनी काय सांगतात ते रेट आपल्याला पटतच नाही, पटतच नाही असं म्हणजे पसंत पण पडत नाही. मेन म्हणजे तिकडच्या डिझाईन्स जरा वेगळ्या पडत्यात ना साड्या होय बरी आहे. आता आपल्याला कसं आपल्या महाराष्ट्रचं म्हणलं की, आपल्याला पाहिजे असं लग्नात पाहिजे म्हणलं की पैठणी पाहिजे, अशा पैठणी पाहिजे पेश वाईज वगैरे असं खडे हवे असतात आणि तिथं कशे भेटतात तिकडं भेटतात त्या, गुजरात काही साईड त्या साईडच्या फार काटपदरमध्ये आणि ते आपल्याला पसं मला तर काय? हा, मला ते पसंतच पडल्या नाही त्या साड्या.
आणि कसं आहे आपण घेणं, हा. आपल्याला मला वाटतें, होलसेल रेट नसतील तिथे.
नाही, तुम्ही सिंगल पीस असं नाही मग ते दुक दुकानदार वगैरे असतात ना, नेहमीचे त्यांचे असतात ना, कस्टमर. त्यांना तुम्ही त्यांनी देणार, ते पण गट्ट्याने घ्यायचं. असं काही नाही. सिंगल पीस वगैरे, तुम्हाला भेटणार नाही ते. मुंबई तेंचं न ओल्ड बॉम्बे मार्केट म्हणून आहे कपड्यांचंच सगळं तिथे गेलं होतं मग तिथं सिंगल पीस असं साड्यांचं बघितलं तर नाही भेटलं ते ते त्यांचा बंच असतो दहा बारा साड्यांचा तो अखंड तसा घ्यायला पाहिजे मग ते सिंथेटिक साड्यासाठी ठीक आहे तुम्ही
हो हो हो ते आपल्याला काय परवडत नाही म.
नाही मग ते दुकानं असलं तर ठीक आहे ना बाबा त्याच्यासाठी खरेदी करू शकतो आपण पण असं सिंगल पीस नाही देत ते मग आम्ही काय जास्त बघित लेलं नाही म मुलगीसाठी ड्रेस वगैरे बघितलं तिथं शॉप्स होते ते दस हो ड्रेसं अ की चांगले भेटले आम्हा ला सिंगल पीस व ड्रेस भेटतात. जेन्ट्स लोकांचे पण अं म्हणजे जो धपुरी वगैरे हा जोधपुरी वगैरे तुम्हाला जर जेन्ट्स लोकांची पाहिजे असेल ब्लेजर ब्लेजर पाहिजे असेल तर ते तुम्हाला भेटत सिंगल पीस वगैरे पाहिजे तसं तुम्ही मग तुमच्याकडे जरं टाईम असेल तर त्यांनी माप घेऊन मेजरमेंट घेऊन ते कापड घेऊन शिवून तुम्हाला देतात मं सांगतात एक आड दिवस लागेल आड दिवसांन पाहिजे तर आम्ही कुरिअर करतो तुम्हाला ऍडव्हान्स दाखव कि म पैसे पण तुम्ही पेमेंट आमचं पार्सल आल्यावर करा म्हणत्यात निम्म पेमेंट करा निम्म तुम्हाला आम्ही आल्यावर करा म्हणतात पण तुम्हाला हवं तसं तुमच्या मेजरमेंट नुसार कापड जे हवं त्यानुसार कॉलिटीचं तुम्ही खरेदी करून तुम्ही आमच्याकडे शॉपमध्ये त्यांच्या असतात कि वेगवेगळे व्हरायटी चे कापड म त्यातलं कुठलं पाहिजे ते घ्या म्हण तुम्हाला पसंत पडल ते कलर कोणता पाहिजे तो तुमच्या फिटिंग नुसार त्यांनी शेवून तुम्हाला घरी पोच करतात
पोच करतात मग चांग
म्हणजे ती सिस्टीम एक मला त्यांची चांगली वाटली आणि ते म्हणले कि असं काही नाही की आम्ही असं आधी एवढे वर्ष झालोय किती कुठनं कुठनं लोक येत्यात मेजरमेंट देऊन जात्यात सर्व पेमेंट करून जातात म्हटले विश्वासाला एवढं आम्ही या करतोय म्हणले आम्हाला त्यांना टिकवायचय म्हणतात. त्यामुळे फसवेगिरी असा प्रकार नाही तिथं की हा पैसे गेले आणि आलचं नाही पार्सल असा घोळ काही नाही हाय तिथं
असं हाय हो अ पे पार्सल आल्यानंतर पेमेंट द्यायचं हाय म्हटल्यावर चांगलं हाय.
हा मग ते म्हणतात तुम्ही पाहिजे तर सगळं पेमेंट नंतर करा म्हणतात मग काही जण अडव्हान्स थोडं देऊन जातात काही जण नंतर सगळे करतात असं करतात. पण आहे विश्वासानं तेवढं करतात ते
हा हा हा ह छान आहे म
चालेल मी एक थोडा वेळ तुम्हाणा करते कॉल
हो चालेल चालेल ओके